काय हम्म काय म्हणता कशात हो मस्त?
मी पण एकदम
हम्म
आपण याच्यावर बोलायचं का भेसळ आजकाल खूप कशा कशामध्ये आपल्याला सापडत असते तर त्यावर बोलायचं का आपण? हा तर भेसळ आजकाल तर आपल्याला प्रत्येक पदार्थामध्ये सापडते म्हणजे नेमकं आता काय काय खायचं हा मोठा खूप प्रश्न पडलाय खरं तर म्हणजे आपण बाहेरून जे पण विकत घेतो त्या प्रत्येकामध्ये भेसळ राहतेच
हो हो साधं म्हणाल तर आपल्या घरगुती वापरामध्ये गुळ गूळ आपलं त्याच्यामध्ये पण खूप भेसळ असते.
हो ना
हो ना हा आपलं अस मध मध हो हो
त्याचा तर काही भरोसाच नाही राहिला आजकाल
हो हो तुपामध्ये पण आणि मध्ये मध्ये दूध पण खराब व्हायचं बघा त्याच्यामध्ये पण हो त्याच्यामध्ये पण होतं नुसर वगरे
माझं तर आता एक म्हणजे एकदम रिसेंट आहे की दूध आलं आणि घेतल्यानंतर काहीतरी पंधरा वीस मिनिटांनी तापवायला ठेवलं लगेच अगदी रबरा सारखं होऊन गेलं ते म्हणजे असं पण नाही का बाबा आणून खूप वेळ झाला आणि खूप आणि मग आपल्याकडनं चूक झाली बर भांड खराब होत. तर ते धुन वगैरे घेऊन आणि मग केलं बरं असं एवढ्या दोन चार वेळा झालं असं
हो हो नाही करतो आपण काळजी घेतो पण त्याच्यामध्ये भेसळच असतो त्याच्यामुळे ते खराबच होतं ना
तेच
मग?
अजून मिठाईच तर बापरे जे लहान मुलांना द्यायचं का नाही खूप मोठा प्रश्न येतो आणि नेमकं लहान मुलांना तेच आवडतं.
हो हो सगळं
अ् बरं नुसतं म्हणजे खाण्या पिण्यामध्येच आहे असं पण नाही औषध असेल म्हणा किंवा हे पेट्रोल डिझेलचं पण आता सध्या चालू आहे ना? त्याच्यामध्ये ह भेसळच आहे.
हम्म
आपण जे हे पण वापरतो आपलं मेकअपला
हो मेकअप प्रोडक्ट हो हो हो त्याच्यामध्ये पण आहे.
तेच ना.
पस जास्त. लिपस्टिक वगैरे हे पण खूप हे असतात हो हो सगळ्याच
म्हणजे खायच्याच गोष्टी नाहीये.
हो काहीच कस नाही वापरतो कपड्यामध्ये पण आहे हो, हो कपड्या मध्ये पण असते बघा कॉटन सागुन काही तरी असं एक वेगळं पण असत.
बे तेच आणि एकदा खरेदी केल्यावर कोण परत म्हणजे जर दूर असेल तर कोण रेट रिटन करायला जात नाही का आणि आपण काय करतो समोरच्यानी आपल्याला म्हणजे. सेलरने थोडस विश्वासात घेऊन पटवलं की लगेच
पटतकी हो हो लगेच आणि आपण घेऊन मोकळे होतो नंतर मग घरी आणल्यावर कळतं की हो. पण नंतर परत करायच म्हणजे विचार पण पडतो.
असच ना. तिथे डाळ, तांदूळ वगैरे असतील भाज्या असतील सगळ्यामध्ये काही ना काहीतरी केमिकल्स वापरलेलेत फळं पण
अ म्हणजे चार, पाच महिन्यापूर्वी तांदूळ आणलेले मी असेच अ डिमार्ट मधून तर त्याच्यामध्ये भेस म्हणजे आपल असं हे आरतीला वगैरे विकत घेतो ना आपण तेव्हा त्याे प्लॅस्टिक सारखं झालेले. म्हणजे तांदूळ सुद्धा आले प्लॅस्टिक सारखे आहेत.
हो ना मी तर ऐकलं की म्हणे गव्हामध्ये पण येतं म्हणे तस.
अच्छा गावामध्ये पण असू शकतो का बघा चांगल्या गावामध्ये पण असे साध्या क्वालिटीचे गहू मिक्स करतात बघा. काय काय असतं त्याच्यामध्ये पण खूप घाण
ते म्हणजे जास्त नफा मिळवायच्या याच्यामध्ये ना ते आपल्याला फसवतात.
फसवतात आणि आपल्याच शरीराची वाट लावून घेतात.
हो बघण म्हणजे आयुर्मान. हो आता फळ टिकत पण आणि असे
हो हो नाही जास्त दिवस नाहीत एक, दोन दिवस.
हो म्हणजे असे वरून आपल्याला खूप चांगले दिसतात ते असे एकदम चमकतात. आणि कलर पण एकदम छान दिसतो.
छान दिसतो असतो.
पण ते आतन खराब झालेले असतात.
पण नसते हली सफरचंद वगैरे किती छान असायचे आता खूप त्यांना चौव पण नसते सफरचंद वगैरे
आणि केळी म्हणजे. पण जी खायचं ना पण केळी काय चव असायची तो गोडवाच वेग असायचा ह
आणि आता खायची इच्छा पण होत ना असे केळे असतात.
हो असं समोर पडलेलं असलं तरी अशी उचलून खाण्याची इच्छा होते खर तर
खर नाही कारण ते आपले थँक्यू ते आपले त्यांना काय ते वाईट क करून लावतात हे त्यांनी पिकून खेतात. त्याच्यानी सर्वि नि होते चव बदलते.
आंब्याचं बघा ना इतके म्हणजे आंबा कोणाला आवडत नाही सगळ्यांनाच आवडतो. पण आता आजकाल ते खाण्याची इच्छाच नाही राहिली ते. सगळ्याच्या मध्ये. कशामध्ये कलर वापरतात, कशात केमिकल वापरतात काय
हो हो. चालूच आहे, त्याच्यामुळे ते सगळं आपल्या शरीरावरच परिणाम होतो.
खरं तर आपणच आपली फसवणूक करून घेतोय, असं खरेदी करून.
हो, आणि कधी कधी आपण नेहमीच आपल्या जे आहे ना. त्याच्याकडे एक जरी घेतलं तरी सुद्धा तो पण कधी म्हणजे त्याची काही चुकी नसते, पण त्याने आणलेल्या मालामध्ये पण काही असतेच. आपण त्याला दोष देतो, पण ते त्याच्या मालामध्ये पण असते. हम्म,
खरं तर मोठं हेकटच खरं तर म्हणजे, त्याला आता काही असं एखाद दोन जणच फक्त कारणी होती असं नाही.
नाही नाही नाही, एक झालं की एक आहे होय.
म्हणजे विकणार पण आहे, खरेदी करणार पण कारणी भूतच आहे. आपण कसं विश्वास ठेवून एखाद्या ठिकाणून आपण ती वस्तू खरेदी करतो पण मग
हो हो. असं वाटतं आपण ज्या नेहमी घेतो, त्याच्याकडून घ्यायचं आणि त्याच्याकडे पण असचं असत.
ह ह, आता मागे तर एक मी व्हिडिओ बघितलं होता त्याच्यात तर दिल होत, हे के एफ सी असेल किंवा अ आपलं पिझ्झा हर्ट वगैरे आहे ना, डॉम डेमिनोज वगैरे तर इथे ह इथे ते सॉस वापरतात, एक्सपायर झालेलं असत. आणि पुन्हा ते मग प्रोसेस केलेल्या, मग त्या गोष्टी पुन्हा वापरतात ते.
पुन्हा परत पण, काही त्यांची चव बदललेली असते बघा. चव खूप वेगळी लागते त्यांची.
आणि इथे घेतल्यावर थोडी ना, आपण वापस करतो किंवा ते घेत ते वापस पण घेत नाही हा.
नाही घेत, होय त्याच्या बदलत ते म्हणतात हा हेच घ्या. त्रास तर होणारच हो हो. हम्म,
आणि आजकाल काय झालं ते अशा
आजकाल ते मेवणीच वगैरे ते खूप पदार्थात हे झालेले आहे. त्याच्या मुळे त्याच्या मध्ये
आणि
तुमचा आवाज ब्रेक होतोय.
या खाण्यामुळे काय झालंय सगळं म्हणजे अ बी थायरॉइड असेल, शुगर असेल त्याचं प्रमाण खूप वाढून गेलंय आता.
खूप वाढलय, अच्छा!
म्हणजे कोणी चालू चालू म्हणत कि, मला थायरॉइड आहे मला शुगर आहे.
हो हो.
असं आणि अगदी लहान लहान मुलं आहेत ना ते सूद्धा त्यांना सुद्धा म्हणजे शुगर डिटेक्ट होतीये.
त्यांना शुगर वगैरे होते ह.
अम्म,
आणि लहान मुलांना आपण गोड काय द्यायचं हा आपण कधी कधी विचार पडतो.
हो ना. जे एक तर त्यांना लहान मुलांना गोड असं आवडतं, आणि ते आवडीने खातात.
कॅडबरी हेत मिठाई वगैरे चालूच असतं त्यांचं.
आजकाल ते मिठाईच त काहीच भरोसाच राहिला आणि ते काय वापरतील आणि माणसाच्या जीवाशी खेळतील सांगताच येत
हो ते आहे.
आणि ते असं आपलं सणवार एक आले जास्त कि मग असे भेसळयुक्त पदार्थ हे खूपच होतात. म्हणजे आपलं हे मिठाईत मिठाई म्हणाल तर अतिशय भेसळ असते. त्याच दुकानातून वेगवेगळे घेतले तरी चलल.
हा दिवाळीच्या वेळेस किती ते अट्रॅक्टिव्ह पॅकिंग वगैरे करून ठेवतात मोठमोठ्या स्वीटच्या दुकानांमध्ये. पाहिला गेला तर दुधाचं तेवढं उत्पादन पण नाहीये
पण नाही आणि तेवढ हेत पदार्थ खूप बनवतात. मावा असा वापरला मावा एवढा वापरला
हो ना. आता आपण पनीर घेतो ते आपल्याला म्हणजे एव्हरेज लिस्ट शंभर एकशे दहा वगैरे असं पाव शेर मिळतं. बरोबरं ना चारशे रुपये म्हणजे एक किलो पनीर कराय पनीर करायला आपल्याला म्हणजे चार पाच लिटरच्या पण पुढे दूध लाग त खर तर.
हो हो पाच लिटर तरी लागतच लागत हू. कमी तर हो कमी आणि तेवढं ते आपल्याला
तेवढंलाच पनीर विकता येते मग कसं काय शक्य आहे ना.
शक्य आहे हो मग त्याच्या मुळे ते काय त्याच्यामध्ये काय तरी वापरत असतील वेगळं म्हणून ते आपल्याला तेवढ्या याच्यात देतात ना.
ते अ हे देतात ना आपलं कच्च दूध पण येतं ना आजकाल बाजारात विकायला येतं कच्च्या दुधाच्या आपण त्या वड्या बनवतो खिरवस बनवतो वगैरे ते. ते सुद्धा आता अ ते सुद्धा डुप्लिकेट यायला लागलय.
हो त्याच्यामध्ये पण काहीतरी असत.
ते अंड आ हो. ते अंड असत ना अंड आणि काहीतरी अ डालडा तूप असतना त्याचं काहीतरी प्रोसेस करून आणि मग
प्रोसेस करून ते बनवलेल असेल का नाही तर मग आपलं अस ओरिज नल दूध घेतलंत ना आपल्या गाईचं त आपल्या आहे आजूबाजूला कुठे त्याचे ते खरवस आणि ते खरवस खूप बद फरक असत त्याच्यामध्ये.
जसं अ पूर्वी आपण असं कधी ऐकल होतं का की बुवा खिरवसच दूध असं इझिली मिळालं बुवा असं.
नाही नाही. खूप म्हणजे नाही हे जास्त खेडे जास्त ते खेडे गावामध्येच मिळायचं कधीतरी गाईला वगैरे हे झालं की बाळ नाहीतर नाहीच मिळायचं अस. आता अगदी सहज मिळत हो खरवच हो- त्यांचं काहीतरी- असेल त्याच्यामध्ये- खुप वापरतात.
बोलूया परत आपण मग-
हो हो चालेल ठीक आहे थँंक यू हो बाय!